हा बोला की हायेत आणि अं काही विचारणार हुतो. तुमी आक्का मसूर कस बनवताय.
आक्का मसूर अ शिजून घ्यायच कुकरमदे तीन शिट्ट्या काडुन हा त्यात शिजताना टोमॅटो घालाय चं बारीक चिरून आणि मसाला थोडा घालायच आक्का मसूर मसाला.
हा
आण मग शीट्टी करायची मीट टाकून
हा
आणि नंतर फुडणी टाकताना कांदा भरपूर चिरायचा ह आणि टोमॅटो पण थोड चिरायचं कारण शिजताना घाटलेलं असतया
हा हा
म थोडं टोमॅटो आणि जास्त कांदा तेलात परतून घ्यायचा.
हं
आणि अख्का मसुर मसाला तेलात पण जास्त घालायचा कांद्यावर शिजल्येला मसूर त्यात वतायच तसच
हम्म हम्म
म आपल्याला पाइजे तसं पाणी घालायचं.
खरं ते मी करतोय ते कसं हुतंय मसुर मसुर खाली राहतय आणि पाणी पाणी वर येतेय राहावाय लागलय ते कशामुळ काय माहित
मसाला जास्त झाल्यामुळ तस हुतय
हुतेय काय मी मसाला घालतच नव्हतो फक्त चटणी आपली घरातली हेच वापरत हुतो.
हा म पाणी पण जास्त होत असल. पाणी जास्त जाल्यामुळ हा आणि थोडं मग तस हो तसलं तर ते शिजलेल्या मसूर मदलं थोडं एक पळी भरून काडुन ठेवायचं.
हा
मूंग मंग नंतर पूर्ण टांकूंन झाल्यावर ते कुसकरांयंचे हातानं मॅश करायचं आणि त्यांतं थोडं पाणी घालून मंग त्याचं त्यांत म्हणजे रबरबीत
होतंय हा मंग त्यांला कायं सोयाबीन लागतं नाईकी फक्त डांयरेक्टं शिजायंत घालायचं
हाअ भिजवून शिजवल तरी पणं चालतंय नुस्तां शिजवला तरी पणं चालतंय म्हम् आणि भिज
छोले पणं तसंच करायचं नां?
हम्मं छोलेला अ भिजत घालायचं
हा
आणि शिजवतांनां हळंद मीठ आणि लवंग जरा टांकांयची तमाल पत्र हा तमालपत्र दांलचीन हळंद आणि मीठ टाकायचं आणं शिजुन घ्यायचं
हा
आणि नंतर मसाला तयार करायला कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यांयची
हा ते भाजायचं कायं कांदा टोमॅटो
हा भाजायचं तेलांत परतायचं हा बारिक करायचं थोडं खोरब
हां हां
आलं लसून
हा
ते करांयंचे
हा हा
तेल टांकायचं जिरं टांकायचं जरा आणि खडा मसाला. मसाला घालायचा मिर लवंग दालचीन तमालपत्र.
हा
आणि नंतर त्यांत पेस्ट केलेला मसाला घालायंचा.
हा
आणि छोले काढूंन टांकायचे त्यांत मंग ते छोल्याचं पाणी पणं त्यांतच ओतायचं.
हा हा
टांकून द्यायचं नाही छोल्याच पाणी आणि त्यातलं पणं छोले त्यातलं. त्यांतले पणं छोले थोडं काढायचं मॅश करायचं हातानं आणि ते त्यांत घालायचं म्हणजे ग्रेव्ही तयार होत.
हां म्हणजे रबरबीत होतें
असं करायचं आणि रोज आठवड्याचं कायं करायचं कायं करायचं. मंग सुरेक मंग सुरेक. एक दिवस करायचं छोले एक दिवस करायचं मुंगांची उसळ एक दिवस. करायचं आणि मंग काहीत बटाटा भाजी. दिवस करांयंची.
हम्म
प्रत्येंक दिवस करायचं आंठ दिवस असे जांतांत.
हम्म
नॉनव्हेज नंसते घरांत..
होयं नॉन व्हेज नसते. आमच्यांत नाहीं आमच्यांत बनवंत नाहीं बाहेरुनच आंणून खातांत खरं..
हा हा
अंडी तेवढीं बनंवते बाळांसाठी शिजतं. ते खरं आतां उन्हांळा लागल्यापासून दोन चार महिने झांले नाहींच आतां
हा हा मंग हे मंग आंठ दिवस आपल्यांलां पुरतं कसं पणं बटाटा मसूर.. छोले मुंग मोड आणायचं मंटकीलां एक दिवस.
हा ते कसं करतोयं मंटकी आका मसूर आणि छोले एकदम पाण्यात भिजत घालतोय हा मिक्स करून आणि मोड आणून ते करताना खरं कसं करायचं ज सुकं करायचं का पातळ करायचं. मी सुखच केलं सुखी. मग त्याला आधी भाजून घ्यायचं का सगळ्याला आपण कसं मटकी पहिला भाजून घेतोय.
भाजून घेऊन बाजूला काढायचं म्हणजे जास्त भाजायचं नाही. फक्त गरम करून थोडं तेल टाकून नॉर्मल नॉर्मल भज नंतर कांदा घालून टोमॅटो घालून ते टाकायचे.
हा हा म्हणजे सुखच करायचं त्याचं मग त्याला शेंगदाण्या च कुठते काय घालत.
हा हा नाही नाही नाही घालायचं. कोथिंबीर टाकायची हा कोथिंबीर टाकायची वाटलं तर बेसन घालायचं. थोडं तेलात भासताना कांदा भासताना बेसन टाकाय चमचा भर वाळलं.
हा हा तत्यामुळे काय होतंय.
ते ग ग्रेवी तयार होते ना थोडं पाणी जास्त उसळ. असं तयार होते जास्त कोरडं होत ना.
हा हा नंतर करताना करून बघतो की तस
हा बेसन टाकल्यावर जरा भाज्याच तेलत त्याच्याबरोबर कांद्या बरोबर बेसन वयला
हा हा चाल ठीक आहे.
हम्म असं काय तर केलं तर आठ दिवस असे निघून जातात.
होय होय
हम्म आणि काहीत एक दिवस नाश्ता आपल्याला चार चार टायमाला काहीत खाऊ वाटल तर काही तर करायचं मग चटपटीत मोड आल्याला घरात असते तेीच मग घ्यायचं त्यात लिंबू पिळायचा जिरा पावडर जरा टाकायची चाट मसालदरा टाकायचा आणि शेवदराा घालायची बुंदी घालायची कांदा टोमॅटो हा ते त्यात मिकस करून खायचं
हा हा
ते पण चांगलं लागते नाष्ट्ा म्हणून क खाल्लं तर आणि पौष्टिक होते हा मटकी शिजून घ्यायचे थोडे वाट टाणा मटकी छोले ते आपण उसळेला थोडं ठेवायचं मग
हा हा चालतय क
राहते आहे की
होय होय राहते ग
हा
आता पावसाळ्यात काहीत काहीत खवडते ना
हा पावसात कसं पावस थंडी सुटली म्हज जरा गरम पावभाजी मिसळ असं का वाटते
ख वाडते भजी
भजी वडा
हा ते मिसळसाठी काय फक्त ते आधी मटकीचे मूड शिजून घ्याला लात
हा बटाटा मटकी
बटाटा पण घालायच त्यात
हा आपल्याला पाहिजे असला तर घालायचं नाहीतर नुसत मटकीच पण करायची
हा म्हणजे मटके आधी शिजवून घेऊन नंतर त्याला
हा हळद मि टाकून शिजवून घ्यायची आणि नंतर घालायचं मग आपण कुठल्या पण प्रकारच करू शकतो बिना कांदा्या टोमॅटो पेट घाल तर पण करू शकतोय आणि नुसता खोबऱ्याची पेस्ट करून पण करू शकतोय
हा
आणि सगळं मिक्स करून पण करू शकतो हम्म.. कुठल्या पण प्रकारच करू शकतोय.
हा- हा आणि पाव काय नुसतं खाल्ल तरी चालते नाही तर ते तूप लावून किंवा बटर लावून भाजायचं
हा मसाला टाकायचा थोडा आणि भाजायच
मसाला पण वरून- वर
हा पावावर मसाला आणि तेल टाकूनच भाजायचं म्हणजे पावभजीच आपण पाव कसा भासतोय ना कापून
हा
कट करून मसाला आणि तेल टाकत्यात आधी तव्यावर
हा
कोथिंबीर पण टाकत्यात आणि पाव अस फिरवत्यात त्यावर तव्यावर
हां हां
तस आपण घरात करायचं
हा-हा
साधा पाव खाऊ वाटत नसला तरी पावभाजी करायच पावसाळ्यात
हा पावभाजी करतोय ते फक्त तर स्मॅश करायचं नाही म्हणून ते मिक्सरमध्ये फक्त बारीक करून घेतोय एवढंच
हा- हा- हा... आणि एवरेष्टचा मसाला वापरायचा छा- चांगला अस हा पावभाजीला कुठल्या पण हेला मसा चुलीवरचा चांगला आहे हम्म.. आणि पाऊस असला म्हणजे आम्ही काय तसल काय करत नाही कारण आम्ही ती काळ्या- हुल- अ लाल हुलग्याचे माडगं कर
लाल -काळ्या पण हेज करतात ना?
काळ्याच करतात पण मी नाही कधी केलं
हा -हा
भाजून आणून दळतोय गिरणीतन
हा
आणि पाणी उकळत ठेवायचं गॅसवर
हा
आणि थोडं वाटीत पीठ घ्यायचं दोन चमचे
हा
आपल्याला पाहिजे तेवढं कमी जास्त.. आणि पाण्यात कालवायचं ते साध्या पाण्यात वाटीतलं आणि पाणी उकळलं की त्यात पहिला शेवाळ्या घालायच्या शेवाळ्या आपण करतोय त्या जरा उकळल्या ना त्यात मग ते पाणी वतायचं - पिठाचं -खुलग्याचं आणि त्या असं मीठ टाकायचं आणि हलवत राहायचं उकळी येउसतर
हा म्हणजे ते गाठी होन द्यायच्या नाहीत?
हा गाठी होऊ नये म्हणूनच वाटीत कालवायचं गार पाण्यात
हा- हा
आणि शाई येऊस पर्यंत उकळवायच जास्त शिजवायचं आणि गरम -गरम असं पाऊस लागलेलं असतय चमच्यान प्यायचं सूप
सूप म्हणजे त्यात शेवळ्या पण घालताय?
हा शेवाळ्या पण घालायचं शेवाळ मीठ टाकायचं कोण- कोण गोड पण करतात गुळ घालून
हा
पण ती गुळाच आपल्याला नाय आवडत
नाही गोड चांगलं लागत नसल ते ते मीठ टाकूनच छान लागत असेल अस हम् हम
आणि दुसरं काही खायला नसल्यावर लगेच दोन मिनिटात पण तयार होते आयत पीठ तयार असते हा आणि सगळ्यांना होतय आणि पोटभर चहा पिण्यापेक्षा ते प्यायचं सगळ्यांनी वाटी वाटी करून हम्म
आणि पाऊस लावल्यावर कसं भिजलेलं असते ते गरम गरम छान वाटते
छान वाटतं प्यायला
भिजल्यावर तीन म्हणा
हा पण पाऊस यायला पाहिजे ते प्यायसाठी
होय होय आधी मध्ये असं पिल्यावर नाही ते छान लागत
हम्म उन्हाळ्यात तर नाही कारण त्यात पण उष्णता असत्या
उष्णत असते ना नाचणीचे आंबल करतात ना उन्हाळ्यात जास्त
हा नाचणीचे
पण उष्णता असतेच की नाचणीमध्ये थंडा असत
हम्म नाचणीची भाकरी आहे साखरेच्या पेशंटला नचणीची भाकरी नाचणीचे आंबिय करून देतात